हॅलो हा कोण?
हा आवाज येतय का माझा?
हा. येतय येतय यायला लागला की.
हा.
काय म्हणती?
काय नाही. अग मला एक रेसीपी पाहिजे होती. ते हा म कोणतीही पिठी पासून किंवा कोणते पण पदा ह्याच्यापासून चालते ना?
तरी चालली.
हा पिठी बस म बघ आता मखमलीपुरी एक तयार बनू बनवतो या आणि आम खारी पुरी एक बनवते. पुर्‍या दराश म्हणजे.. दराश पाहिजे असल. तर मग काय करायचं. एक किलो पी
एक किलो.
ती घ्यायची एक किलो पीठ एक एक थोडा मूठभर रवा घालायचा आपला. हा. आणि ते पूर्ण कणी दुधात त्या थोडे मीठ घालून कणी.. त्या दुधात मळून घ्यायच.
हो केवढ्या?
एक थोडे की चालत. थोडं पाणी थोडं दूध नाहीतर दूध नाही घेतल तरी पाण्यात जरी मळलिस तरी चालतेय काहीनाही. पण.. जरा ते कटम राहण्यासाठी रवा ना घालायाच लागतोय. आणि त्यात पुन्हा कलर का आपला खायचा कलर असते की नाही
हम् हम खाण्याला कलर ओके
कलर झा म केसरी कलर झाय रेंज रं अ ते आपण म्हणून घ्याच आणि पूर्ण एका साईडला काय करायच मळल्यानंतर तर जरा पीठ भिजत ठेवायच आणि एक किलोला एक किलोचा पाक करायचा पाग पाग थोडा अस लाडूला कस कते किती तसं थोडा गोळी बनली तरी मी चालत पाण्याची नाही काय थोडा वेवाय की नाही अगेले पण कच ठेवायच म असं करायचं म्हणे पाकीकडे आपण ठेवल्यानंतर मग एकीकड ते आपण सारण करून घ्यायचं अ बडीशू तुला सांगतो फुटानीची डळ आणि खोबऱ्याचा खीस हे तीन कणी वेगवेगळे मध्ये खोबर्याख खिचून घ्यायचा
मग ते कस समप्रमाणात घ्यायचं का कसं घ्यायचं
खबर्याच एक दोन वाट्यांचं पुन्हा एकस टनच डायच आणि बडीशी प वीस रुपयेची वीस तीस रुपयाेची आहे सगळ वेगवेगळं बारीक करून वेगवेगळ्या बाऊलमध्येध्ये ठेवायचं आणि तिकडे पाक झाला की नाही मग आपला पाकाच बाजला ठेवायचा आणि ते पुऱ्याला असा ते मळलेलं असते की नाही ते मग त्याचे छोटे छोटे गोोल गोल गोळे करायचे मोठे मोठ्याचे आणि ते तळायचे आणि तळता नसता नाही ते दुमटी मारायच आपल्याला कस आकार पाहिजे ते असं करायचं ह म्हणजे कानुल्यासारखा तेलात ठेवायची आणि तरुण झालं की बाजूला काढायच सगळं आणि जस बाजूला म्हणजे दोघी तेघी लागतातच त्याला पाकात बुडवायच पाकात बुडवल्या नंतर बाजुला तू घेतली आणि त्यांना माहिती मग त्यावर पण आपण जे जे सारण केलेलं असते माहिती का ते मग ते सारण पण जरा जरा जराच प्रत्येकावरं थोडं पहिल्यांदा फुटाणाची डाळ मग भरीशी जरा मग िज झाला असं सगळं ते सारण टाकायचं असं
ओके ओके.
आणि मग ते टाकत जस क नाही मग जस जस ज थोड थोडं गाळ गेल तसं नाही मग म्हणजे ते कटम घात मागला आपण रॉ घातलेो असल की नाही ते जमुळे असं कडत राह पुरी मध्ये असं एक लाई लाईनी ना आपण डब्यात भरून ठेवायच.
अच्छा अच्छा आणि ते किती दिवस राहतय मग
त्याला भूरा लवकर येतोया. म्हणजे तेवढंच हा कालांतर म्हणजे सर्वीसासाठी येते तेवढं तुला तर चार पदरी करायचं अस तर खारीपुऱ्या पण छान होत्या. मला खारीपुऱ्या पण पिट्टीच्याच हे करायच्या अ एक किलो पिट्टी घ्यायची आणि एक किलो पिट्टी तुला सांगतो हे करायचं अ एक किलो पिट्टी घ्यायची आणि ओवा असते कि नाही आपला ओवा एक थोडासा ओवा आपल्याला म्हणजे एक मुठभर जरी घातली तरी चालते ते काय ओवा किती पण घातली तरी चांगलंस पोटासाठी चांगलं
खार्यापोरीसाठी ना?
ह खारीपुरी आणि मग ते जे पिटा साठी ओवा आणि एक वाटी डालडा अर्धा वाटी जरी घातलीस तरी चालत. चला करवून डालडा म्हून हे बघा आम्ही दलाल नाही तर मग तुला तरी तुम्हाला डालडा नसला तर हे घालायचं तेल कढून घालायचं.
तेल कडवून हां, तेल कडवून पण चालेल ना हां बर.
आणि म तीन कोण मी सडी तता पण म्हणून पण आवडते छान आप पिकडे पण तळायचं ते चव येत्या हो भाते आहे म दीरान मी सगळं मळून घेतं पाण्यात.
हां-हां-हां-हां
माळल्यानंतर सगळं पीठ मळायचं तेन आणि मंग ते छोटे छोटे घोळे नाही तर असं मोठा मोठा गोळा जरी टोकणं मारून तरीग फुकतय जास्त टोकनाच हेनं नई. कोण चटणी पण टाकत्यात. त्यात मी आता मारवाड्यांच्यात किती माळव्या तिखट पण टाकत्यात त्यांला. ओ छान लागतंय तसं, मग तर म तसं गोल गोल करून तेवढं घ्यायचं आणि म चहा संग सेवन केले तर मध्ये. सकळच्या चहा संगं बिस्किटं खाण्यापेक्षा भारी आहे की. सगळं ब हे पडते, जरा ठारी करं गोड तेन छान लागते उलट चा संगं लय भारी लागतय. मुलांना तेच करते बिस्किटं तेन जास्त नई करत. नाइ का ते करून ठेवते.
अच्छा अच्छा खारेपुरी मध्ये म ते ओवा, डालडा किंवा तेल टाकायचं
तुमाला डालडा नको असला तरी म तेल
तेल टाकलं चालतंय, हां-हां-हां-हां.
ट्राय करून बघते एकदा.
ट्राय करून बघ के ते मखमल पुऱ्याच पण छान. थोडा खा एवढं स्वादि सुगंध बडीच गेल तरी कुली स्री चालते त्यामुळे असं कुठे पण स् स्वतःला खायला मण बरं आपण आता कुठ पाहुण्यांच ते चाललोकनी मग त खाय जरा थोडं थोडं चार चार द्याय लागनात पण ते घेऊन गेले तरी पण चाल
चालतय होय होय होतय होय बरोबरय की ते अ बिस्किट आणि हे नेण्यापेक्षा हे आपल बरय ना
हम् ह हो हम्
चालेल बघते आता ट्राय करून बघते कस कस काय
बघकी एकदा करून मला करायच्या टायमाला आणि कॉल कर
काय तेे
कर ग आणि मला करायच्या टाईमाला एकदा कॉल केलीस तरी म्हणजे अस अ विचारलीस तरी काई नाही मी तुला अ सांगतु पूर्ण म्हणजे कस करायच ते बरोबर एले आ छान होते टेबल बकी हवा आवडीने खातली सगळी घरातली
हो बघते ना एकदा मी अस ते अ आपले घोवात च असत ना हे अ कुरकुरी असत ना गवात ते पिठाच ते करते मी क्या करते कायम घरात खायाला चहा सोबत पण होत आणि सकाळ संध्याकाळ नाष्ट्याला पण ते आता कांदा आणि टॅमॅटो वगैरे घालून चाट मसाला घालून हाय ना ते तुम्ही ते पण खाऊ शकता म्हणजे ते अ खारे पुुरी असतात ना त्याच्यात त्याच्या टाईपच असतात ते पण ते जास तिकड पण नसत आणि एक नमकीन असत नमकीन म्हणतो ना आपण हा त्या टाईपच असत ते नमकीन
होय का
हो
झालाय सगळ मजे काय वेगवेगळ आमच्या बोलण्या वेगवेगळ
च कस खातात आमच्यात पदार्थ पण मैद्याचे जरा कमी खातात मग गव्हाच्या पिठाचे जरा जास्त खातात आमच्यात असय हम् हम् मैद्याच्या पिठाचे कसे कमी करतात करतो ना आणि गव्हाच्या पिटाचे कोणतेही पदार्थ असले तर मध्ये ते जास्त करतो असं करतो कधी तर करतो मी ग पिट्टीचे वगैरे जरा आता ट्राय करूया म्हणलं
ते बरं झालं की विचारस ते तुला म्हणजे करा मला मीण म्हजे तु इतरण्याचंलला
ह चालेल ना सांगते क
ते कस ब हो म्ह मपो ते वेगळंच पण फिफ्टी प तयार होत फि्टी पासूनच कराय लागतात ला हम् ते बघ एकदा म्हणजे खांद आवडडेल सगळ्यां अच्
ह मी फक्त ते ऐकलेय पण ते कधी केलेलं नाही मला ट्राय करून बघतो ना कसं असतं आणि कसं काय ते म्हणजे आपल्याला पण जमतय की नाही ते पण कळते ना
हा करे द ट्राय बघ छान होत्या आणि मेन म्हणज त्यात कलर घालायला म्ह केसरी कलर व कने तू भाला आला म्ह ना कारण की नाही ना ते शेतलं झारलं ते शां दिसत ह पु नुकता हे कराय कर
हा हा बघते ना ट्राय करते कलरस पण वगैरे घालून पण बघते ना मग
कलर लालो केसरी कलर झा
हो हो हो केसरी आहे कलर
चालतेस ना काण मग
हा हा चालेल.